हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येतोय ना ह काय चाललय
काय नाही निवांत, तुमचं काय चाललंय
काय नाही, आहे बसले काम वगैरे करून आलं काम?
हो झालं ना तुमचं
हो झालं
जेवण वगैरे
हो जेवन वगैरे झालं सगळं, तुम तुझं
हो झालं ना जेवली वगैरे, आता आवरून काम बस बसले
हा, मी पण तेच, जेवून काम वगैरे करून बसते.
हा, काय केलेलं मग आज जेवण?
जेवायला आज उपवास, भाजी होती, भाजी भााकरी, आज गुरवार आहे ना, हा आज हो, स्वामींचा
हा स्वामींच करता का तुम्ही? हा जात होते मी.
आमच्या इथे मठ आहे, स्वामींचा मठ आहे आमच्या इथे, मग जाते कार्यक्रम वगैरे पण असतात हा इकडे भरपूर हा. एकदम म्हणजे स्वामिंच करायचं म्हणजे एकदम भारी.
हो. मी जात होते सुरुवातीला, आता नाही जात, हित नाही ना.
हा. पण आता भरपूर सेवेकऱी म्हनजे जास्त स्वामींनाच लोक मानतायत. अ स्वामीकड स्वामी म्हणजे जे आपण बोलतो. ते सगळं करून म्हणजे दाखवतातच. अशक्य ते शक्य करतील स्वामी ते आहेत. लाईन मध्ये भारी, भरपूर लोकं विश्वास ठेवतात.
बघितलं ना, आता स्वामींच्या हेच्याव पिक्चर पण निघाला, आला
हो, ना. आमच्या इथे म्हणजे असं सप्ताह वगैरे असतो ना? तर एक एप्रिलमध्ये सप्ताह असतो आणि मग एक डिसेंबर मध्ये असतो सप्ताह स्वामी
होय भारी हाय म, आमच्याकड नसत एवढं अहो काय.
ते पारायण वगैरे सगळी लोकं लाव--. दत्त. ते चोवीस तास सेवा चालूच असते. ते स्वामींचे तो विणा वगैरे वाजवतात पुस पुस्तक वाचतात स्वामींची माळ. चोवीस चालूच परत. तारा अमृत पण चालूच असतो. परत गुचरित्र वगैरेचे पण पारायण लावतात. लोक भरपूर लोक एवढी लोक. वगरे बसतात ना म्हणजे जागा नाही होई अक्षश बसायला एवढी लोक आता म्हणजे आता तर भरपूरच सगळे लोक महट पण पूर्ण भरलेला असतो जागा नाही होत तरी पण बाहेर अशी जागा केली. पण बाहेर पण पूर्ण भरून जाता थोडी गर्दी
हा काही ठिकाणी भरपूर म्हणजे स्वामींच चालले आता.
आमच्या इकडे मस्त म्हणजे आरती पण असते मठात तशी तीन टाईम आरती होते. आणि गावटिक ठिकाणी पण अशी म्हणजे गाव ठिकाणी पण आरती घेतात मग असे प्रत्येकाला एक वार दिलेला असतो. म्हणजे प्रत्येक वार कारण का आता असे वार शिल्लकच नाही ना गाव एवढी झालीत ना प्रत्येक जण आरती घेतात मर कायक्यांच्या गावात म्हणजे सेम वाराला डबल कायक्यांची त्या आरती आहेतमजे म्हणजे शुक्रवारी काय कांकडे रविवार म्हणजे असं नाही की आता नॉनव्हेज. उत् सवारे माहापणारथ
हॅलो. हॅलो. हॅलो.